हा खरं येतो का आवाज?
नमस्कार हो, तुम्हाला येतोय आवाज?
हो येतो, येतो, येतो. हा तर कोणत्या विषयावर बोलायचं आपल्याला आज?
मुलांच्या बद्दल बोलायच का? म्हणजे मुबा, मुलं तेना, मुलांना मोबाईल पासून आपल्याला कस दूर ठेवता येईल.
हो, हो, हो, हो आता सुट्ट्या लागल्यात. त्याच्यामुळे मुलं तर सगळे चिटकूनच बसलेत मोबाईलला.
बरोबर, बरोबर हो.
त्यांना कसं आपल्याला, काय -काय करता येईल, मला वाटतं त्यांना बाहेर फिरण्याची पण सवय राहिलेली नाही आता, कि नुसतं हा निसर्गात जाऊ? का डोंगरावर जाऊ? का नदी बघू? काहीच त्यांना आता वाटत नाही त्याच ना. तर ते पण आपण शि कवलं पाहिजे तो आनंद कसा असतो बाबा, हे दाखवलं पाहिजे. म्हणून आई वडिलांनी पण त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे.
बरोबर, बरोबर.
हा, म्हणजे त्यांना थोडस, हे पण मजेशीर असतं बाबा असं. कळेल त्यांना नाही का, आणि डोळ्यांना पण त्रास होतो ना सारखा ते पाहून, पाहून स्क्रीन. त्यामुळे त्यांना जर निसर्गामध्ये नेलं, त्यांना त्यातल्या गमंती जमंती दाख वल्या निसर्गाच्या
तर मला वाट त, की ते थोडस दूर राहतील मोबाईल पासून, तेवढा वेळ का असेना. पण पालकांनी पण त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे.
हो बरोबर.
त्याच्यामुळे पालकांनी वेळ काढला पाहि जे आणि मग गप्पा गोष्टी करत गेलं पाहिजे असतं.
हा बरोबर.
हा अजून काय काय करता येईल मुलांना अ स्क्रीन पासून दूर ठेवण्यासाठी.
हा मलाही वाटतं कि मुलांना आहे ना अ त्यांच्या बरोबरच्या मित्रमैत्रिणीमध्ये अ जास्तीत जास्त मिक्स होऊ द्यावं. म्हणजे अभ्यास वगैरे तर करायचाच पण अ त्या अभ्यासातून थोडं वेळ काढून अ एक कत्र जमून मुला मुलींनी बाहेर असं अ बाहेरचे जे खेळ असतात ते खेळायला पाहिजे नाही का जसं की की अ हे आपण आपण लहानपणी खेळायचो लंगडीपळी खो खो वगैरे कबड्डी यासारखे खेळ खेळावे बॅडमिंटन वगैरे असं हम्म. तर मग ते खेळ खेळायला लागले की आपोआपच मुलांच त्याच्यात शारीरिक व्यायाम पण होऊ शकतो नाही का आणि पचनशक्ती पण त्यांची वाढू शकते आणि मोबाईल पासू तून पण त्यांना लांब पण थोडं ठेवता येतं म्हणजे एक प्रकारे मोबाईल पासून ते थोडे लांब राहिले ना की आपोआप त्यांची जी विचार करण्याची शक्ती ना ती आपोआप वाढेल त्यांची.
हो आणि घरातले पण काही खेळ आहेत ना जसं पत त्ते खेळणं आहे, कॅरम आहे अ पूर्वी आपण लुडो खेळायचो तर तसं सगळ्या बहीण भावंडांनी एकत्र येऊन म्हणा किंवा मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन ते पण त्यांनी खेळलं पाहिजे म्हणजे त्यांनी असा खास वेळ आपण याच्यासाठी करतोय कि आपण स्क्रीन पासून दूर राहणं त्याला डिटॉक्स म्हणतो आपण तर तसं करणं आता खूप गरजेचं झालेलं आहे कारण त्याच्यामुळे मेंदूवर पण परिणाम होतो बधिरता येते जशी काही नाही का सारखं त्याच्यावर डोळ्यांना त्रास होतो डोळ्यांचे त्रास खूप वाढलेले आहेत हल्ली. तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि मुलं मग कम्युनिकेशन पण नाही करत. नीट संवाद कौशल्य त्यांच वाढत पण नाही म्हणजे एकमेकां शी हा आईवडिलांशी संवाद नाही होत एकमेकांशी सुद्धा ते मोबाईल वर मेसेज टाकून देतात.
तर त्याच्यामुळे हे पण वाईटच आहे ना समोर माणसं आल्यावर माण साशी बोललं पाहिजे त्यांनी
हो.
हा त्यांच नाते संंबंध कसे आहेत ते पाहिले पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी आहेत पुस्तकं वाचन कमी झालेलं आहे आता. आणि खूप सुंदर-सुंदर पुस्तकं आहेत तर ती पण त्यांनी वा चली झाली पाहिजे आहे ना हा किंवा इतिहासातल्या आपले काही पुस्तक आहे ऐतिहासिक तर ते वाचले पाहिजे. म्हणजे भव त्यांना इतिहास पण कळेल हो कि नाही.
हो बरोबर.
हा अजून काय काय करता येईल?
हो अजून मला असं वाटतय की अ हो पालकांनी अ पण थोडा पुढाकार घ्यावा तसचं तर त्यांचे शाळा आहे किंवा हायस्कूल आहे त्या शिक्षकांनी सुद्धा जरासं पुढाकार घेऊन मुलांना असं सपोस्ट सहलीला वगैरे नेलं पाहिजे नाही का म्हणजे तिथल्या निसर्गात ते रममान जसे होतील ना तसं ते आपोआप ते मोबाईल पासुन थोडे दूर होतील म्हणजे त्यांना जसं तो आनंद अ मिळेल ना त्याप्रमाणे मग ते पण थोडं थोडं अ निसर्गाचा जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न करतील आणि मोबाईल पासून आप पोआपच मग ते अ हळूहळू करत दूर होतील असं मला वाटतंय म्हणजे अ पालकांनी जरी प्रयत्न केला की चला बुआ आता सुट्टी आहे आपल्याला शनिवार रविवार सुट्टी आहे त्या दिवशी मुलांना घेऊन आपण बाहेर जाऊ लांब असं नि निसर्गाच्या सानिध्यात जाऊ डोंगरावर जाऊ कुठल्या असं ट्रॅकिंग करू डोंगरावर जाऊन किंवा कुठ ठं धबधबा असेल तर धबधब्याच्या इथे जाऊ नदी किनारी जाऊ नाही का मुलांना निसर्ग दाखवू तिथला अ आनंद काय असतो ते मुलांना कळू दे व विविध ते हे असतात फळांची फुलांची झाडं ते दाखवू बुआ मुलांना ते अजून सांगू त्यांना नॉलेज मिळेल
बघणं पक्षी बघणं हे कस बघायला पाहिजे पक्षी कसे आता घरटी बांधतायंत पक्षी आ ता उन्हाळ्यामध्ये तर ते कसे काड्या उचलुन नेतात इतकं छोटं छोट जे आहे ना तर ते निरी क्षण करण्याची शक्ती पण मुलांमध्ये राहिलेली नाहीये तर त्याच्यामुळे ती निरीक्षण शक्ती सुद्धा वाढली पाहिजे जेणेकरून त्यांना त्याचा पुढे भविष्यात पण फायदा होऊ शकतो कारण निरीक्षण जर केलं तर ते शिकतील तर ते पुढे काहीतरी गोष्टी करू शक तील अस आणि मोबाईल म्हटलं तर ते जितकं गमतीशीर आहे मोबाईलमध्ये इतक्या रंगीत संगीत गोष्टी आहे त्याच्यापेक्षाही जास्त निसर्गात आहे हे जेव्हा त्यांना कळेल आणि त्याच्यात आनंद मिळतोय आ आपल्याला हे जेव्हा कळेल त्यांना तर त्या वळेला ते आपोआपच ह्या गोष्टींकडे वळतील पण पहिल्यांदा त्यांना अगदी हात ताला धरून नेण्याची गरज आहे आता असं वाटायला लागलंय म्हणजे बळजबरी का असे ना त्यांना ते गोष्टी दाखवणं आणि त्यांच्यातली मजा जी आहे ती अनुभवायची कशी ते पण शीकवावे लागेल त्यांना आणि म्हणून आता ट्रेकिंगला वगैरे जातात ना मुलं मग त्यांना कळत अरे हे हे पण आपण करू शकतो हो किती चांगला आपला इतिहास आहे गड किल्ले आहेत आपल्याकडे आणि ते कसे बांधले होते ह्या सगळ्या ज्या माहिती आहे ना त्यांच्या पर्यंत त्या ठिकाणी नेऊन त्यांना दा दाखवलं पाहिजे ते
हो हो तसच ना बरं का मुलांना ना अ प्राणी संग्रहालयात सुद्धा नेलं पाहिजे म्हणजे खरोखरचे प्राणी कसे असतात हे मुलांनी बघितलंच पाहिजे कारण कसं मुलं टीव्हीवर किंवा मोबाईलवर जे बघतात प्राणी त्यांना तेच माहिती असतात पण खरोखरचे प्राणी अ खरंच कसे असतात ते त्यांनी बघितलेलं नसतं ना असं तर ते पण त्यांना कळलंच पाहिजे ते हा म्हणजे ते कसे आवाज करतात ते कसे तात कोल्हा असतो आता समजा तर कोल्हा काही एक जागी उभा राहत नाही किंवा बसून राहत नाही असा सिंह कसा आळश्यासारखा बसून राहतो तसा कोल्हा काही राहत नाही सारखा इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतच राहत या गंमती जमतीने कुठल्याच मोबाईलमध्ये दिसणार नाही त्यांना जे प्रे प्रत्यक्ष ते जर गेले प्राणी संग्रहालयात तर ते बघायला मिळेल त्यांना
आणि खूप अशा जंगलात वगैरे पण न्यायला पाहिजे कि जंगलात बघा कि ते शुद्ध हवा आहे ऑक्सिजन आहे म्हणजे त्यांना त्यांच्याकडून झाडं लावून घेणं अशा पण ऍक्टिव्हटी करता येतील आपल्याला की झाडं लावा बाबा आणि त्याचं निरीक्षण वर्षभर मग ह्यात आतात ह्या तारखेला आपण आलेलय पुढच्या वर्षी ह्या तारखेला ते झाड बघू आपण ते किती मोठं झालेलं आहे किंवा मध्ये मध्ये त्याला आपण भेट देत जाऊ असं अशा प्रकारे सुद्धा आपल्याला त्यांना एक जंगल सारख छोट्याश्या हिरवळीत नेता येईल नाही का
हो बरोंबर बरोबर हां हां
खूप उपक्रम येतात वाचन करणं किंवा- सामुदाईक वाचन किंवा एखाद्या गोष्ट सांगितली ती ऐक ऐकण्याची क्षमता मुलांची कमी झाली आहे ना आता कारण त्या क्षमताची पण वाढ व्हायला पाहिजे ऐकणं पण माहित की नाहीय नुसतेच बोलतायत मुलं किंवा काहीच बोलत नाहीय असे पण काही मुलं आहे फक्त मोबाईल पाहणं टीव्ही पाहणं सगळे गॅजेट म्हणजे बघणं तेच करतायत मुलं त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडस पालकांना कष्ट घेणं गरजेचं मला वाटत ह
तसंच आहे ना मुलांना बरं का असं पेंटिंगची पण आवड एक निर्माण करू शकतो- तो आपण म्हणेजे मु मुलांना हा म्हणजे देऊन मुलांना कलर तर पेपर वगैरे सर्व देऊन किंवा तू काढव हे चित्र एखादं द्यायचं त्यांना समोर ठेवून किंवा याच्यासारखं तू चित्र काढ असं किंवा मग शिवाय अ कुठल्या कुणाचंव असं अ छानपैकी मग त्याच्यात आवड निर्माण होऊ शकते त्याला मुलाला
हो ना
हा मग त्याच्यात आवड निर्माण झाली का आपोआप तो थोडा थोडा दूर होईल असं वाटत मोबाईल पासून नाही का हम्म
चित्रचा त्याला उपयोग पण होईल पुढे ग्राफिक्स मध्ये वगैरे बर का नक्की त्या- उपयोग होईल त्याला अशा कितीतरी गोष्टी- क्राफ्ट आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करणं हस्त कलेच्या शिकवण त्यांना आपल्याकडे त इतक्या पारंपरिक कला आहेत ना तेवढ्या सगळ्या कला जरी त्यांनी एक-एक शिकायचं ठरवलं एकेका सुट्टीमध्ये तरी खूप आहे तरी त्यात खूप चांगला वेळ जाईल
अ ते मूल तर त्यांना कदाचित, पुढच्या व्यवसायासाठी सुद्धा त्याची मदत होऊ शक
हो, आणि त्यांचे टेन्शन पण कमी होतील ना अस त्या उजवा मेंदूची जी ऍक्टिव्हटी आहे. क्षमता आहे. वाढते ना त्याच्यामुळे.
आणि नवीन शिकल्याचा आनंद पण मिळेल त्याला. हा
त्याचा ट्रेस कमी होईल. टेन्शन कमी होईल. आणि त्याला अभ्यासात गोडी वाटायला लागेल. नाही का, तर खूप छान चर्चा झाली आपली.
ह हो, मला पण अ तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद.
ओके.